बोला काय
नमस्कार मॅडम, सर
हो नमस्कार, नमस्कार काय चालल बोला की
काही नाही झालं जेवण?
जेवण सगळं झालं य बघा आता निवांत दुपार झाल्या जरा पावसाचं वातावरण आहे बाहेर सगळें किचकीच करत फिरायला नको वाटतय
पाऊस आहे का आहे तिकडं तुमच्या इकडं
होय पाऊस हाय की ओ आता पाऊस दोन दिवस झाला चालू झालाय मध्ये आठ दिवस जरा झाला थांबला होता
ह
आता कालपासून जरा बारी एक पडाल चालू झाला आहे
चालू झालाय
हम्म तिकडं तुमच्याकडें काय विषय
आमच्याकड पण आहे आत्ताच चालू झालंय कालपासूनच बंद होता मध्ये आठ दिवस आता चालू होता मगाशी आता जरा बंद आहे
बर बर
कालपसून चालू झाला
आता काय
हम्
आणि काय म्हणतय मग
काय नाही चालू आहे रेग्युलर काम घरातलं
घरातले काम बरं, बरं, बरं बघूत काय कस आहे तर जरा हे वातावरणात जरा थोडा आजार कोणच वगैरे जास्त होते ना
आवाज येत नाही आहे तुमचा बारीक याय येतोय
आता बघा येतोय का
आता यायलय
हां ते कसं आहे ह्या वातावरणात म्हटलं थोडंसं सगळं वातावरण सारखं बदलत असल्यामुळे थोडं खराब होते म्हणलं
होय
त्यामुळ जरा थोड्याफार हे होऊ शकतात सर्दी वगैरे असं गोष्टी होऊ शकतात
ह हा.
अचानक कस आहे जरा. क्लायमेट चेंज होते आता आठ दिवस पाऊस पडला परत आठ दिवस हे आणि परत आता आठ दिवस होऊन असं हो होतय ना.
होय पावसाच नाही आहे व्यवस्थित आता.
नाही नाही होय खर हाय. तुमचं काय ग तुमच्या तिकड माहेरकडे काय शेती वगैरे.
शेती आहे की भरपूर आहे शेती.
बर मग तिकड काय शेती तुमचा भाऊ करतोय का?
भाऊ करतोय. वाटणीला थोडं लावलंय एकट्याला जमत नाही म्हणून. लांब पड़ते न घर आणि शेेत.
अच्छा अच्छ अच्छा अच्छा लांब पड़तय म्हणजे किती लांब आहे तरी?
तरी आहे कि दोन अडीच किलोमीटर. म्हणजे जास्तच लांब आहे.
त्याच्या हा त्याच्यापेक्षा जास्तच आहे. थोडं अच्छा हा पण आडवाटी रस्ते पण खराब असतील ना?
रस्ते पण म्हणजे रोडला आहे चांगला पण आतन आजोपर्यंत थोडा चांगला आहे मग तिथून हे आहे.
खराब आहे.
खराब आहे म्हणजे प्रायवट हम् होय.
अच्छा अच्छा अच्छा अच्छा मग रा राणात तुमचं घर आहे??
घर आहे की.
मग तिथं कोण राहत हो.
जिथे कोण राहत नाही अगोदर राहत होते.
अगोदर
अगदर गड म्हणजे गडी लावलेले हो त्यामु तिथंच राहत होते कामगार बांधलेले त्यामुळे राहत होते. पण त्यांनी पण आता त्यांची मुलं मोठी झाली‌.
हा मग त्या आता काम वगैरे नाही करत होता बहुतेक.
त प तिनी घर बांधलं मग त्यांनी शेत घेतलं तिनी घर बांधलं मग तिनी. लग्न झाली त्या मुलांची त्यामुळे ते स्वतःच. तिकडं गेले त्यांनी स्वतःच्या शेतात घर बांधून राहिलं. त्याने आता मग ते आता बंद झाले.
म आता त ती ती घरं बंदच म्हणजे नुसतं काय साहित्य वगैरे तुमच.
हा साहित्य वगैरे ठेवलंय म्हणजे लागणार आहे शेतीच. जनावर मध्ये नव्हती पण आता थोड्या दिवसापूर्वी घेतले.
बरं मग आताच्या जनावरांचं बघून शेताचं बघून आता शेताचं बघायला. एवढ्या अडचण येते ते म्हणते मग जनावरचं बघायला ते जमते तुमच्या भावांना.
जमतेय की तेवढी पण भरपूर नाहीत दोन. तीन तीन आहेत त्यातली पण आता थोडे. उ विकणार आहेत म्हणा म्हणजे दूध कमी देते त्यामुळं. काय विकली काय मी विकली विकणार आहे म्हणत होती.
बरं बरं बरं.
मग दुसरी एखादी घेणार.
या ना तिल्या रानातल्या रानात त्यामुळे चाऱाला पण काय अडचण नसते.
चारायला आणि मग मध्ये नव्हतं त्यामुळे दुसरीच घेऊन जात होती वैरण वगैरे. म्हणून मग आपलं हाय तर घेऊया म्हटली दुधाच घालून.
काच तेवढं दूध पण होतं आहे ना.
हम्म दूध पण होतं आणि तेवढंच बाहेर दिलं तर डेअरीला वगैरे तेवढं. पैसा होत घर खर्चाला तेवढाच काहीतरी शेमकत होतय. म बाहेर न घेण्यापेक्षा बाहेर ना शेणकत घ्यायला लागतेय कि शेतीला त्यामुळं घरच उरते ना.
खरं खरे खरं मग आता तुम्हाला तुम्ही मला मध्ये माग एकदा म्हटला होता तुमच तेखाऊच्या पानाची पण शेती आहे ना तुमचे.
खवची पानाची होती.
बर
ते त्या ती लोकता कोण अगोदरची कशी होती सगळी खुडक करायला म्हणजे पानं काढायला जुने लोक ह म्हणजे होती. मग तेी आता सगळी झाल्यात म्हारातारी त्यांचं हे दुघडगधो कुठं हे दो व्हाय लाग वय झाल्या ह मग त्याच्या त्याला ते वेल वर चढवायला लागते मग ते शिडी बिडी वरती चढवायला. त्यामुळे ते काम काम करणच कष्ट म्हणजे त्याला पैसा पण येतोय पण कष्ट पण आहय. पण त्याला माणस लोकांना तिथं जाऊन सारखं सोडायचं घेऊन यायचं. असं होतय मग ते
जास्त उसाबरीचं काम आहे ते.
मग ते त्याच्यावर असं पाऊस वगैरे आला कि त्याच्यावर चित्ता पडत होता मावा पडत होता म्हणजे ते कट होत हो ते पाण गारा वगैरे पडल्यावर हा म्हणून ते
मोठ्या वादळी पाऊस वगैरे झाला तर त्याचा परिणाम व्हायचा का पानांच्या ह्याच्यावर
मग तेच की हा पानांच्या जतभरणा म्हणजे ते मावा पडत होता. धुक वगैरे आली कि मावा पडायचा पाऊस गारांचा. जाला किती फटायची आणि त्यामुळे ते विक्रीवर परिणाम होत होता.
हो आणि एक मी ऐक ते खरं आहे का पानांच्या मळ्या जवळ सापांची संख्या असते म्हणे. काय ते खरांय असतें का?
जी पण असते की संख्या असते. नागवेली नागवेली म्हणतात त्याला. पानांच जे खवचे पानं असतात त्याला नागवेलीच म्हणत होते असं ते.
तसं आहे का साप खरंच ते साप ते तस असतात असं मला म्हणायचंय? म्हणजे आम्हाला असं ऐकून माहित आहे की असं असं असतात म्हणतात पण ते कितपत खरं हे माहित नाही ना म्हणून विचारलं बाकी काय नाही.
असतात म्हणत म्हणतात असतात मग आहे म्हणून तस पण ते शेवीच्या झाडाला वर चढवलेलं असते ते. वेली अम् ते परत आणि खाली कर्क खाली हे करायला लागते मग ते परदानी वर वाढते असं तेच आहे प्रकार.
म मग तजे तुम्हीच आता पानाचं ते बंदच करून टाकलं तुम्ही थोडक्यात.
हो य तेे आमचे पप्पा होते पांदलाल. म्हणजे दुसऱ्याकड दुसऱ्याच्या शेतीतन घेऊ घ्यायचं. घ्यायचे ते दलाल दलाल होते.
पना आहेतत का.
पप्पा नाही आहेत त्यामुळं. ते भाव करत होता थोडे दिवस केला ते ना पण.
हम् पण ते जरा सगळं अडचणीची कामं असल्यामुळे जरा जमत नाही.
हा मग त्याला ते भरपूर पैसा पण लागतोय घालायला त्यामुळे ते बंद केलं. म सध्या आता मका ऊस
अच्छा अच्छा म्हुजे इतर इतर पारंपरिक शेतीकडे लक्ष दिले थोडक्यात.
हा मध्ये आता टमॅटोची शेती. झाली भेडीच झालं टोमॅटो झाली.
पला पिकअप
भाजीपाला हा भाजीपाला लावत होती.
बरोबर बरोबर बरोबर म ते काय बरंच आहे की घरात. खायला पण होतय विकायला पण थोड्याा होत.
विकायला पण होते पण विकायच्या वेळी दर कमी होता.
मता काय करणार सगळ्यांचीच तिगत आहे त्याला काय कराय त्याला इलाज नाही.
इतर वे दसऱ्यांच्या वेळी असते तेव्हा हंच नसते असं होतं त्यामुळे हे त्यांच असते तेव्हा ते दर कमीच लागतो.
लपत हो होय खरे खरे खरं. कार कुठल्या पदार्थाचा भाव कुठल्या पदार्थाचा भाव कधी वाढेल किंवा कुठल्या भाजीपाल्याचा भाव कधी वाढेल आता. पावसाळ्यात कसं होतंय की अ तिंबीर काढायला अवघड पडते. कोथिंबीर काढाला अवघड पडते कोथिंबीरच्या राहण्यात जाता येत नाही. त्यामुळे जेवढं निघाल त्यामुळे कोथिंबीर निघाल तेवढी काढतात आणि ती कोथिंबीरचा भाव अचानक. पुसळी मारतो चाळीस पंचेचाळीस रुपयाला पेंढ होती कोथिंबिरीची.
हा ख. पालेभाज्या पण प्र
दर जास्त होत बरोबरयचे खरांय खरांय.
बाकीचे मग कमीच असते.
हा आता आमच्या इथ बघा. माणच्या दराच खूप मोठं नारळाचं झाड आहे काय. आता ते कसं त्या नारळाच्या झाडाला फळें भरपूर देतात. मग त्याच्यावर अस रोग पडल्यासारखे डाग पडलेले असतात त्या नारळांवर.
हम.
आता परवा आम्ही जास्त आमचे दाजेले होते त्यांनी झाडावर चढायची त्यांना सवय त्यांच्या स्वतत. सुुद्धा झाड्या आहेत ना भरपूर. मग त्यांनी झाडावर चडले आणि त्यांनी जवळपास शंभर कमी शंभर च्या वरती नारळ निघाली तर सगळे छोटे नारळ ओ. म्हणजे ते त्याला वर जरा थोडस अस रोग पडल्यासारखं डाग पडलेले असतात वरच्या साईड तर त्यामुळे ते नारळ मोठंच होत नाही.
त्याचा आकार छोटाच राहतो खोबरं मस्त चांगल आहे.
औषध वगैरे घालून या पावसाळ्यात आता त्याला बाजूने खोदून असं मीठ वगैरे घालायचं असतय म्हणे.
हो बघूया आता जरा बऱ्याच जरा आता उपाय आम्ही दोन ते करून झालंयत आता बघू काय आता. त्याला किती फरक पडतो ते त्यावर डिपेंड आहे बघायचं आता.
आत्ताच करायचं असतंय ते पावसाच्या वेळी मीठ भरपूर घालायचं खोदून. अळख करून त्याला आणि काईतरी औषध घालायला लागते, तुम्हाला माहित नसेल तर कुणाला तरी वि
विचारून बघतो की, विचारून बघतो.
तेवढं होतय मग, आमच्यात पण माहेरीे आहेत, नारळाची झाड.
ओके-ओके, ठीक आहे, ठीक ये, अच्छा-अच्छा.
चालतंय.